हॅलो.
हॅलो.
हा काय करत होत्या?
काही नाही आता स्वयंपाक झाला, डबा बांधून ठेवला. हर्षू गेलाय व्हिडिओ शूट करायले. म्हणे थांब म्हणे मग अ बसली होती मी आता आम्रपाली सोबत कि बस बोलली थोडीशी ति दोन कॉल लावले तिचे झालेत. मग पाहू म्हटलं नीताला लावून पाहू, नाहीतर मग तुला.
तेच्यावर लागत नाही आहे ना म्हणून.
हो ना तिचं म्हणजे अपडेट कराय लागेल वाट ते पाहिजे बरं हो का? हा, हा.
हं, काही नाही मग कशाची भाजी केली? हो, हो भेटलं भेटलं. हर्षूनं दिलं ना आणून सकाळी.
काम असते. तू शाळेत सोबतच राहू देेत
हाव सोबत तच असते माझ्या. मी काल पर्समध्ये पाहू राहिली, म्हटलं अरे पॅन कार्डच नाही आहे म्हटलं याच्यात.
ते कसं शेवटी देल देल ना तू अन् ते ची झेरॉक्स दिली ते ना आणि आपण तसच निघून गेलो. हा ते पॅन पण मागाच लक्षही नाही राहिलं तुला.
हम्म.
पायच बाई लक्ष ठेवत जाय आता हे आपले होते म्हणून भेटलं तरी, मग काय तर हो ना. काही नाही मी पालकाचं बेसन केलं.
हो हा आम्ही आज स्वयंपाकच नाही केला अजुन. करीन आता.
दिमाग गरम हाय सध्या.
हम्म.
दादानं झोडपलं गण्याले चांगलं.
दोन तीन चापटा मारल्या. म्हणे काय काय म काही किती बोलला म्हण ते दादाले तो.
होव ना.
हो ना. दादाला खराब वाटलं. दादा म्हणते आता मी येत नाही जात जाणार म्हण ती जास्त. त्यांना वर्षिली येणार नाही म्हण ते आता.
हो ना.
ती जागा होती व दादाला जायासाठी, बाकी कुठं जाते बरं दादा. हा ना असे बोलल्यायावर जाव तरी वाटते का. हो ना एवढा संजा आहे पण संजा कधी बोलला नाही बरं दा त्यांनी आजे बी नाईत
हो ना
हा खराब वाटलं दादाले
हो ना. काय माहित स्वप्नात येईल सा
वहिनीले हि माहित नशील बहुतेक. मागे वहिनीले हि बोलला होता ते दारू
हा ते सगळ्यांनाच बोलतेत. कोणाला सोडलं त्यांना सगळ्यांना पप्पाला बी तर बोलले होते किती
हो हो हो श्यामबाहले बोलले होते मला ते शुभमला बोलला होता.
हा मग दादानी बोलले सगळ्यांनीच बोलते ती त्यांना दारू पिल्यार कायच होते काय माहि
आणि मग लागेल तर दारू नाही पिली की बसून राहते एका कोप पऱ्यात जसा काही किती शरीफ दिसतेत तेंव्हा हा
हम्म
ह तू याई तू किती मदत करते त्या गण्याची किती कदर करते नाइ
मग
आपली मले कदर येती त्याची कोणी काय कराव काय माहित बाई असं कोण वागतेत
चांगलं चालू होत ग आता हो. हो हा हा ना त मला फोन येऊ राहिला वाटतंय कोणाचा तरी
हो
कटकरा कटकरा फोन कट करा तेवाला.
काय माहित कोणाचा येऊ राहिला तो दिसून नाही राहिला. नाहीतर कट केला असता वैनी वैनीला माझे कॉल लागत नाहीत ठीक नाही वहिनीला नाही राजेश्वरीले नाही मधुराला नाही माझे स्कॉलरशिप झाले सोबत बली बा सोबत बली आणि अम्र जास्त अम्रपाली सो सोबतच माझे कॉल आहेत चूप आणि मग होय.
काही नाही आता जेव हाव काय?
मग मी आता ठेवल्या तेल लावला होता ना तेचा बीजी येत होता
हा हा हा ते बोलत असतील कुठं हम्म
हा तू आल्यावरती खाल्लं की
काहीच नाही खाल्ल, भूकही नाही आज ते मॅड मॅडमच्या ग मॅडम नाहीतर आल्या का कालच्या का त्यांना मस्त फोडणीचा भात आणला होता ना टिफिन मध्ये माझ्यासाठी एक टिफिन आण आणला तर त्यांन म मणे खा हा त्यां हम् त्यांना बी मी म्हटलं होतं ना तुम्ही कर चालत देसाल म्हणून तर मग त्यांना आणला होता मस्त करतात त्या ग आपल्या मन गजान महाराजच्या मंदिरात असते ना तसेच खिचडी बनत त्यात मस्त वाटा गीटाने टाकून
हो का चांगलं आहे मग मस्त
हम्म काही नाही वैश वापरे किती वेळची झोपली म्हणे मी बारा एक वाजतापासून झोपली म्हणे आता उठली. साडे सहा सात वाजता मी गेली तेव्हा, हा. ती म्हटलं वैशू डोळे कित सुटले तर म्हणे मी आत्ताच उठली म्हणे सकाळपासून झोपलेलीच होती.
ना एवढं झोपणं चांगलं आहे का गं?
हाय नां बर म्हणे माझी झोपच नाही होत आहे म्हणे.
मग तुला माहित नाही रविवारचा कार्यक्रम ठरला त्याचा मल
काय रेखा ती केव वैशु आता माझ्यासोबत रोज येते मी तीला काय म्हटलं वैशु म्हटलं आपण रविवारी वैशु म्हणे आज जाऊ म्हणे डुंडा ब तर म्हटलं आज नाही जाऊ म्हटलं वैशु मला लई झोप येऊ राहिली. आपण जाऊ म्हटलं रविवारी. तू, मी, वहिनी आपण मस्त सात वाज साडेसहाही वाजता गेलं तरी होते म्हटलं. तर म्हणे हो म्हणे जाऊ ना आपण म्हणे रविवारी जाऊ म्हणे आपण तिकडं. पण तिनं मला असं सांगितलं नाही, रेखा ती आता मी का काही म्हणणार होती का बरं.
अहो नाही मले बी तो वहिणीनं सांगितलं नाही अजून, मला पण नाही सांगितलं.
हो ना असं असते का कुठं. काहीही आपलं. त्यांना काय वाटतं की आपल्याला नजर लागेन, आपण काड्या करू, आपल्याला तर उलट चांगलंच आहे ना. तिच जम
हो ना, मग काय तर.
मी तिला उद्या म्हणतोच ना हसता हसता का ओ म्हणतो रविवारचा काय प्लॅन आहे म्हणतो.
म्हणतोच मी थांबा ना तुम्ही, मी तर तिला म्हणणारच आहे. ति सांगत नाही रेखाताई नाही तर मग मी तीला नंतर म्हनीन का मिं तुल ते म्हनीन मलाच माहित मत नव्हतं मिन का तुल पोरग पाॅल्यू राहिल तुलाच माहित नाही का?
मला तूल तू अशी म्हणत मल दोन तीन दिवसापासून हम्म माहित होत, पण मल वाटलं मणा तू मनानं सांगशील. हा पण तू सांगत नाही म्हणाव मले‌ हा. आलं परक जालो का म्हणाव आम्ही आता. हो ना असंच बोलायचं तिला. मी तर बोलणारच हाय. वहिणीने मला एक शब्दही नाही सांगितला. दादाकडून माहित झालं आणि मग मग आपण ते येले म्हणा का ओ तुम्ही तर मला सांगितलं नाही. काहून मामानी नाही सांगितलं का? अशा बोलतेल डायरेक्ट.
मामांन सांगितलंच नाही मला असंच म्हणायच, मामांन सांगितलंच नाही म्हणा.
आ ना सात सीटरची गाडी बी ठरवली.
हाव सात सीटरची? पण सात सात जण कोण
कोण जाणार आहे काय माहिती. मले, मले वेळेवर जर म्हटलं तर मी नाहीच म्हणणार हाय.
हो ना वेळेवर कसं म्हणणार, काहीही आपलं.
ते मला नेतील बी नाही, कारण की मी विधवा आहे ना म्हणून. आणि ते ते ते पाहतात, पाळतात ते. मागे बी नव्हत नेलं. राजेश्वरीला पोरी पाहाले गेलं तेव्हा मले नव्ह त नेलं त्यांनी. हम्म. हा. असले हाय ते.
राहू द्या. असंच करतात. आपल्या मनात तर काही नसते तसं. असं व्हिन, तसं व्हिन. यान असं
हो जात नाहीत काय बुजुर्ग लोक किती राहतात. आजीबाई लोक जातेत. मग आता कमलताई विद्वानी आहे का ते चालते मग तुम्हाले हा
मागे ते घर पाहायला गेले ते तर गेली होती ना साक्षीचं घर पाहिले गेले होते तेव्हा. हाव आण मग तेव्हा चाललेत मग सगळेजण.
तेव्हा चालेल तेव्हा काही नसते. फक्त आपल्याच याच्यावर
लयचवेळस असते फक्त.
हा. हे सपना ताई मला तर कधी कधी रागच येतोय पण असं वाटतंय जाऊद्या आपल्याला अडीअडचणील कामा पडते बा म्हणून आपण द आपण काही गोष्टी धरसोड करतो. म मग तेच तर
हे दामिनीच्या घरचे धड नाहीये ना आपल्यासोबत म्हणून अस वाटत जाऊन दे मिळून मिसळून राहतेत मनुन. आपण आपल्या मनात काही आणत नाही मग त्या गोष्टी. असा हे मग ते ते म लब्या सारखेच वाट
हाय ना बरं इतक्यात ते लयचकरू राहिले सजन‌ दादाच लग्न झालं त्यावापासून
हो हो.
हम्म.
सकाळी काय नेलत मग डब्यात?
मी का भेंडीची भाजी आण पोळी. केली होती आईनं ते नेली होती.
मई मन पण आज भेंडीची भाजी केलती.
होव का म इकडे आहे का ती घरी आहे तिच्या.
नाही घरी गेलेना अवं. आता आले ते जेवली खिचडी अन बेसन आन घरी चालले गेले. अ ते हे केल अन मग प्रतीकले जायचं हो रिसेप्शन आहे त्याच्या मित्राच तर मीकि सांगले. किंवा. ह मिकीचा जो शाळेतला मित्राचा ग्रुप आहे की नाही.
हा हा हा.
त्या ग्रुपवर सजन न पत्रिकाही नव्हती टाकली मित्रायले बोलावलं नाही काही नाही. आणि आता एक गावातल्या गावात आहे. तर विकी नेहमी भेटते मित्र पंधरा जण आहे म्हणे आम्ही मित्र. कि‌ ब आम्ही एकमेकाला विचारून बोलून चालून हऊ म्हणून. हा पण हास सजेब जरा बी जात नाही म्हणे तिथं आन मग देत्याने की मी रिसेप्शनच्या दिवशी. फोन केला मित्रायले या म्हणून लग्नाला नाही गेला म ते मित्र यक ही नाही आले म्हणे.
मग कसे येणार आहे वेळेवर असते का कुठे काही आपलं.
एकही घ्याला नाहि‌ आले आणि एवढ्या पत पत्रिका ती द्यायला मे तर ना मिहतात मेहता माहितय तेना तूले मेहतात.
होा हो माहितेना म होती मी तिथंच होतीिथे लग्नाला चालले होते तेव्हा. विकी सावजी होते ते नेल्या होत्या पत्रिका वैषून हे पेन ही दिला होता सोबत.
आणि वापस आणल्या त्या दिल्या नाही म्हणत मीत्रायले सांग.
होवना कायच बाई असं काय कामाचं‌ बाई
आज मी त्याच्याच क्लासमेटच्याच मित्राचं लग्न आ. झालं त आज रिसेप्शन आहे तर त्याला बोलावलं बी नाही म्हणते.
मग कस बोलावणार आहे ते असा करते ना मग.
आन कधी कधी फोन येतात ना मग तिकड बायपास वर चौकात भेटतात ते म्हणते ते मित्र.
हाव‌ ना मग.
हो.
अ
असं नसते काही एक आठवणी असते त्या आपल्या सगळ्या.
गेट टुगेदर बी करतात म्हणते ती. मागं केला होता म्हण ते गेट टुगेदर मित्र मित्र मिळून. अ त्यात त्यात बी हा सजग सामील नव्हता झाला.
त्यांल काहीच नाही.
हा म घर घुशाच आहे म्हण की हा, आता मग काय ते जॉब बी घरूनच हाय.
हा ना. तुला आले नाही टॅक्स कॉलचे
शूटिंगला गेला वाटते.
मशरूम उद्या यीन देईल मी तुला मग हा. बटर मशरूम पाहिजे ना?
हाव, हाव. बटर मशरूमच
हाव, हाव. त्या दिदीनं तसं दिलं ती मागे म्हणली कि बा घरातच चाललं बुवा तसच दे जो. आता जर आत ते विचारील मी तिला तसं दिलं तर तसं देईन, नाही तर मग विकत.
बर बर चालते ना. कोण दिदीन का?
हो ते दिदी त्या पियुषची बहीण
हाव का? हम्म.
ती कर ती ती किती ती आहे मुख्य याच्यातली. मग हे दोघं मग अं न पोचून देतात मशरूम.
हाव.
हा आणि ते ऑयस्टर मशरूम आहे त्या ते चे गिराईक येतात, मग ते ताजी ताजी घेऊन जातात तोडून. जास्त आले होते त्यात त्यावेळेस त विकले नाही गेले तर मग ते वाळू घातले मग. घरी बी पाच मशरूम त्याणं जमा करून ठेवलाय म्हण ते. ड्रायर पावडर करायसाठी आता. ते ती मशीन घेणार आहे पावडर कराय ची बी आणि हे ड्राय करायची हा मशीन घेणार.